हॅलो
आला काय?
हा बोला कि.
काय काय विशेष? ऑफिसला आलोय.
ऑफिसला आलाय होय.
हम्म.
गन बावड्यातच आहे वातावरण क्लिअर आहे.
पावसाचं वातावरण झाले.
होय.
आरे वाडल फिरायला.
ते कुठलं फॉर्मऊस आहे ना ते.
जायला कुठल्या मार्गे जायचं आपण?
कुठला मार्ग आहे आणि कुठला मार्ग आहे एकंदच ना कळ्यातन
म्हणजे कोल्हापूर माझे मित्र येणार ते जरा पुण्याचे त्यांना कसं यायला ते मार्ग त्यांना जरा हे करायचं होता. ते आपलं पुण्यावर म्हणजे हायवेवर नाही येऊन इकड ह्याच्या इथंच मार्ग झाला रं कायच्या पुढं. हॅलो हॅलो हॅलो